हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय का?
हा येतोय.
हां हां. हो झालं की, तुमचं? हा हा.
हा काय करताय मग? काय नाही बसले बघा निवांत.
आता आवरायचं भांडी वगैरे असतं की चालू.
हम्म दिवसभराच काम काय चालुच असतंय. हम्म हम काय बनवलेल तुम्ही आज जेवण स्पेशल?
स्पेशल काय नाही असं, मटकीेची आमटी वगैरे आणि अ हे सिमला मिरची, रेग्युलरच असतय कधीतरी म्हणजे असं वेगळं असतं.
संडे ला वगैरे.
संडेला वगैरे नाश्ता वगैरे असतो वेगळं काहीतरी असं. नॉनव्हेज वगैरे असतं.
हा हा तुम्ही पण नाही बनवत का म्हणजे दररोज नाश्ता वगैरे? क का डेेे आपले हे जेवणच असतंय?
नाही घरी जर पाहिजे असेल तेव्हा बनवते की. म्हणजे सकाळी जर लवकर जात असली ना घरातली तर अस तो रेग्यूलर नाही त म त्या चपाती भाजी खाऊन जातात ना आठ साडेआठ ला जा गेले तर. असा नाश्ता रोजच पाहिजे असं काही नाही, फक्त शनिवारी सगळी घरात अस तात ना रविवारी, सुट्टी असते सगळ्यांना त्यामुळ घरी हो त्या दिवशी नाश्ता दुपारी काय आपलं मसाले भात किंवा एकच भात, खिचडी भात केला तरी चालतं ना. नाश्ता एकदम जास्त हे गेलं असत
हो.
हां तुम्ही?
माझं पण असं संडेला वगैरे काय संडेला वगैरे काय तर नवीन बनवायचं
हां. तेच की ते वेगळं काहीतरी पाहिजे ना रोज रोजचं पण कंटाळा येतोय खाऊन.
हो. आमच्या इथं तर भाजी पण नवीन पाहिजे काय तर, दररोज ते ते पण नाय चालत.
होय आमच्यात पण तसच हाय, आज भाजी गेली की ती उद्या लगे उद्या करायची नाही एक दोन तीन दिवसांन परत ती री पीट करायची असं, आम टी पण तसच, सकाळी संध्याकाळचं खात नाहीत, सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं.
इथं आमटी पाहिजे, आमटी आणि भाजी दोन
हा दोन्ही होय, आमच्याच पण तसच आहे सकाळी संध्याकाळी नाही वेगळं काहीतरी करायचं तेच, तेच नाही मग असं.
हा ते खाऊन सारख कंटाळा येतो म्हणून नकोच म्हणतेत खायला.
होय मग काय बनवायचं काय रोज नवीन, नवीन सगळं काय
त्यांना काय नाही आपल्यालाच कंटाळेत जे बनवत त्यांना दररोज काय बनवायचं.
काय बनवायचं ते मग काहीतरी कडदाने वगैरे उसळ वगैरे काहीतरी बनवायचं. मग तसंच कि वेगळं काय बाजारात पण वेगळं काय असं नसतं ना. रोज ते भाजीपाला वेग तोचा, तोच असतो म कधी पनीर बनवायचं.
हे पण चांगलं आपलं राजमा. राजमा, छोले वगैरे हे पण बनवायच चवळीच वगैरे चालू.
काईतरी वेगळं असं कायतरी बनवायचं मग धपाटे वगैरे पालक पराठे असं. रोज काही तरी वेगळं मी चा असं करायचं म.
मी तसच करते मी पण जास्त म्हणजे असं कडधान्याच जास्त बनवते. घरी पण तेच आवडतेय असं, हम्म.
ते बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं बरं नाश्ता वगैरे पित्ताचा त्रास व वगैरे होतो. त्याच्यामुंळं घरी केले वापरतात. हो हायजेनिक ते असतं ना ते त्रास होतो म परत.
हा.
हा. तेच की.
बाहेर, बाहेरच पण काय सारखं काय म्हणजे
बाहेरच पण हो आपण जे बनवतो तेच बाहेर असत आता काय नाश्ता वे डोसे वगैरे पण आप घरी बनवतो इडली वगैरे बाहेर पण तेच असतं.
तेच की.
भेळ पण म आम्ही घरीच वगैरे काहीतरी म्हणजे बनवतो असं. जास्त हे असलं तर घरीच बनवतो मग.
हे पाणीपुरी वगैरे म्हणजे पण घरी जरी बनवलं तरी पण असं बाहेरच्या सारखं लागतच नाही सेम?
होय आपली टेस्ट वेगळी असते ना त्यांची टेस्ट वेगळी असते.
हा आणि पाणीपुरी मात्र बाहेरचच पाहिजे कारण त्याची टेस्टच वेगळी
वेगळी असते हो आपण घरी बनवतो ते वेगळंच होतं काही बनवा बाहेर त्याच्या सारखी टेस्ट येत नाई आपलं घरचं ते वेगळंच असत ना. हेल्दी पण असतं आणि म्हणजे काय हायजेनिक वगैरे काय नसतं. सगळ्यांना पण असं त्रास वगैरे काय होत नाही पित्ताच वगैरे पण जास्त बाहेरचं खालं की स ऍसिडिटी ते न भरपूर प्रमाणात होते‌.
तेच की हा.
हा. काय वेगळं तेच क दिवसभर सकाळचे जेवण झालं की संध्याळच्या जेवणाचं टेंशध येतंय. काय बनवायचं, काय बनवु?
काय बनवाय
म हे सांगायचं म हे बनवता ते बनवा ते सांगतील म तेच बनवायचं मग त्यांना आवड
उन्हाळा हा उन्हाळा असल्यामुळं
हो जात नाई पाणीच वगैरे ताक वगैरे पिऊन हे हो तना पोट भरल्यासारखं वाटतं ते जेवन कमी आणि पाणी जास्त. ताक वगैरे, लस्सी वगैरे असं.
हम्म हम्म भाकरी बनवता का घरी म्हजे चपाती.
होय चपाती, भाकरी घरीच की
हा.
हां आमच्यात कसं दुपारी गरम गरम लागतं ना. दुपारी येतात ना आमच्या घरी. म काय सकाळी चपातीच असतं म च दुपारी पण चपात्याच त्यांना बनवायच्या परत म संध्याकाळी भाकरीे सकाळी चपात्या संध्याकाळी भाकरी असं असतं आमच्या घरी.
म्हणजे तुम तिन टाईम बनवता का म चपाती असतो भा
नाही नाही सकाळी अ सगळा स्वयंपाक होतोय भाजी, आमटी, भात वगैरे मग चपातीचं पीठ एक्स्ट्राच मळून ठेवायचं दोघं जण आहेत ना आम्ही एकत्र फॅमिली आहे. त्यामुळे दोघं ते दुपारीच येतात ना एक दीड ला येतात मग त्यांच्यावर त्या दोनचा पातऱ्या फक्त करायच्या बाकी सगळं तसंच असतंय फक्त चपात्या तेवढ्या बनवायच्या मग त्यातच वेळ जातो ना दोन तीन वाजत मग त्यात तोपर्यंत भांडी
होतय होतय हो.
हा हा ते म वेळच
हम्म म्हजे आता परत कु ठ फिरायचा प्लॅन वगैरे तुमचा?
होय आता सुट्ट्या पडल्या की मुलांना सुट्टी पडली कि म जायचं अजून मुल ते जाऊबाईंच्या मुलग्याला सुट्टी पडली नाही ना आता परीक्षा होईल पुढच्या महिन्यात म बघायचं तेच की तुम्ही
आम्ही पण काय नाही आता गावची यात्रा आहे मग तिकड जावायचं न त्यांना पुढच्या महिन्यात आहे यात्रा तेव्हा जाऊ म्हणतो आम्ही तिकड यात्रेला काही होत नाही कारण आम्ही परवा दिवशी झालो गावीवर म्हणून यात्रा झाल्यावर जायचंय मला.
हा हा.
हा.
आता फिरायला पण भरपूर करत्यात मुलांना सुट्ट्या पडल्या की सगळे बाहेर फिरायला जातात ना.
हां ते जायचे ठरवते ते आमची बहीण वगैरे आहेत ना ते कसं शेतात काम करते जरा. मग त्यांना टाइम भेटत नाही मग ते त्यांनी कधी होम आम्ही पण तेव्हाच जायला पाहिजे म्हणजे त्यांच्या सोबत हम्म.
काम वगैरे असतात बारा महिने ते चालूच असतं त्यांच त्यांना काय हे नसतं सुट्टी नसते.
ते माझं म्हणजे माझं मत काय तिला घेऊन जावं. मग आम्ही कधी तयार होतो त्याने तयार होत नाही त्याने कधी तयार होत आम्ही
आम्ही तर हो कामामुळे ते कसे हां त्यांची काम पण कस ते ह्याच्यातच येतात ना मे महिन्यात म सगळ भात वगैरे ठोकण्याची त्यानं रोप लावायची त्यानं गडबड असते ना त्यांची अह शेत त्याचे वगैरे हे करायला आवराला चालू असतं ना
हा.
पुढच्या ह्याच तयारी करायला चालू असते त्यामुळे त्यांना पण वेळ मिळत नाही.
हो.
हां हां. आम्ही पण बघू कुठ तरी म्हणजे ठरवलंय प्लॅनिंग चालूय बघू आता. त्या तर समुद्र ठीक बीचला वगैरे गर्दी असत्याना भरून गर्दी अस ते ना भरपूर तारकर्लीकडे ते भरपूर गर्दी असते बीच वगैरे. बघायचं आता कुठं जास्त म्हणजे बर वाटत पण हा पण तिथे पण गर्दीच असत्या जे जे सगळे सुट्ट्या पडल्या आपल ठरवत असतात ना इकडें जायचं तिकडें जायचं अस
हा ठरवत्यात हो.
ते आधीच त्यांच हे बुकिंग वगैरे झाल